हॅलो हॅलो?
होय बघ.
हां बोला. आवाज येतोय? हॅलो हा? हॅलो? हॅलो? आवाज येतोय का?
अस
हॅलो एक मिनिट थांबा. हॅलो? हॅलो? हां बोला ना आवाज येतोय? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो हां बोला ना.
ऐक
हो आला आला बोला. आला आला. हॅलो?
हम
तुमचा आवाज अडकतोय वाटत. हॅलो?
लागतो हां हॅलो?
हा माहितीय माहितीय हां बोला हं काय म्ह चालू आहे पप्पांना डब्बा दिला आता ह
उंडे दिलो डब्यामध्ये.
हम्म. अह काय म्हणतात त्याला हे अ डाळपालक
डाळ पालक
तुमच तुमचा झाला स्वयंपाक?
नाही ग, आमची आता देवपूजा, झाडझुड, फरश्या पुसणं ते चालू आहे जेवणार सध्या कोणी नसत. दोन वाजता जेवतात मग आधी हे काम करून घ्यायचे अन मग स्वंयपाक लास्ट ला
हम् माझं तेच म्हणजे मी आधी स्वयंपाक करून घेते मग बाकीचे काम करते कारण की पप्पांना जाव लागत आणि आणि हा आणि मग पिऊू पण कधी कधी त्रास देते ते मग तिला लवकर जेऊ घालावं लागतं ना
हो.
हा त्याच्यामुळे मग, मी आधी स्वयंपाक करते मग बाकीचे काम करत ते मग, हा ते कारण की स्वयंपाक झालेला असला की मग टेन्शन नाही राहत ना
टेन्शन नाही राहत बा बाकीची कामं करायला
हम्म तेच ना पटपट होऊन जातात ते हो माझं चालू आहे
हम्म.
हा. काय म्हणता, साक्षीताई काय चाललंय?
साक्षी अजून उठलीच नाही झोपलेलीच आहे.
हो.
साक्षीचा वेळ नाही झाला उठायचा
हम्म.
हम्म, साक्षी उठली की साक्षीचे जे काम आहेत ते साक्षी करून मोकळी होती त्यासाठी
काय कामं करतात त्या?
तिला मी ते झाडून काढती फरश्या पुसती, ही तिची बेड बरोबर करती वॉशिंग मशीनमध्ये धुणं लावती
उगाला जायती तु वाचली नाही तर बाई कुठे पडली एक मिनिट हा, कुठं लागल कुठं लागलं हा पडली असती आत आता ती काही नाही मी घेतलं नाहीत तू पळत का होती बाळा काय नाही ते गाडीवरन ती न गाडीवरून पडली हम्म चल कोण? अ ते काय झालं लिहिलं होत ना मी तर ते क्लासला नेलं आणि तिचं काय झालं ते एका पो डोक
हम्म हम्म.
डोकं ला हा डोकं लागलं तर मग ती मग झाली होती शांत पण मला पाहून जास्त रडायला लागली परत
हम्म हम्म.
हम्म तेच ना मग काय म्हणता बाकी?
काही नाही.
हम तिचं रडत घराणं चालूच असतं काय काय काही हां तेच हं काका काय करतायत काका गेले?
नाही काकाची आता आंघोळ काका का हां काकाचे काम कर आंघोळ वगैरे करतात मग जातात हां.
आले.
हां हो. हां.
हं हं हं.
काका काय काय कामं करतात मग?
काकाचे काम चिंबाच चिंबाचे काम करते काका. अ मांजरीची खाऊ घालण पाण्याचे ती त्यांचे भांडेे धूण
अरे वा! सगळ्यांनी कामं वाटून घेतलेत म्हणजे तुम्ही. हं हो आयुष दादा?
तिकडे बसले तरी चालतात. ह आयुष आयुष तिकडे गेलेला आहे चिखलीला.
अच्छा!
हम्म नाही नाही. होत्या त्याला गेला तिकडे आत्यानं बोलवलं.
अच्छा! हां हां हां हम्म. तेच म्हणलं इकडे पाठवायचं होतं ना मग.
अ तिकडे गेला नाही ना तो आत्याकडे किती दिवस झाले. मग यावेळेस तिकडे गेला.
हम्म बरोबर आहे. हम तेच ना थांबा मी करते. अच्छा! हॉटस्पॉट तर ऑन आहे चालू नाही ते हे कर ना बॅग घ्या, हो काय म्हणता
हो आलं? हा
काय म्हणते, सोनू मावशी आली की नाही?
सोनी मावशी कुठून
यात
संभाजीनगरला येणार होत्या ना त्या कोणाचा तरी सासरा काहीतरी आहे ना.
हो त्यांच्या सासऱ्याचं ऑपरेशन करायचं होतं.
हम्म हम्म
मंग ऑपरेशन करायचं होत तर ते येणार होत्या त्या त्या ते साक्षी सासू
हम्म हम्म हम्म.
हा विनित दादाची आई हो मग हो मजेेत चालू आहे तिथ. मस्त चालू आहे ते लोक खूप जॉली आहेत मस्त आहेत ते लोक.
हां.
हम्म.
चांगलं झालं तिचं.
तो तो पण चांगल कमवतो ना.
हो कमवतो आणि स्वभावही छान आहे म्हणतात. नॉन व्हेज वगैरे खात नाहीत ना ते? तिला बाहेर नेतेत म्हणते खायला.
हो तिचा दीरण येतो खायला, अभिनीत दादा. हम् तो चांगला आहे, मस्त आहे, आमच्याशी पण चांगला बोलत होता तो. बोलतो तो, हम्म यायचं होत मला पण लग्नाला पण मी आले नाही. कारण की, पिऊ पण लहान होती आणि ऊन खूप होत ना, हा ऊन खूप होत. म्हणून गेलेच नाही मी नाहीतर जाणार होते, मस्त केलं म्हणे ल हम् पंडितजी खूप छान होता म्हणे हम्म तेच ना काय म्हणता बाकी? तिची सासू म्हणजे सकाळी जाते कामं वगैरे करून जाते झाड झाडजूड पोछा छा आणि मंग अ त्या भेच्यात आहेत ना बालवाडीत शिकवायला आहेत ना त्या बालवाडीत अंगणवाडी आहे का बालवाडी ते नाही माहिती?
हा.
पण मग तिकडे एकदा गेल्या की मंग दुपारी चार पाच वाजता येतात मंग त्या
हा हा
हां मग सकाळी, हा मग बाकीचे उरलेले ह्या करतात.
हा
हम्म तर थोडफार करून जातात स्वयंपाक कपडे वगैरे ब ह्यायला लावणं भांड्याला तर बाईचं त्यांच्याकड त्याच्यामुळे काही टेन्शन नाही हे त्यांना
हा.
भांड्याला बाईए धुण्याला मशीन हे मग कायच काम उरले स्वयंपाक करावा लागतो फक्त सगळ्यांचा.
स्वयंपाक जमतो का मग याला?
काय माहिती म्हणे पाहून पाहून करते म्हणे आता नेटवर
हां.
हां. धक्काच बसतो म्हणे तिला पा पुरणपोळी असं काही नवीन पदार्थ सांगितला की.
हं हं हं हं
सोनी मावशी म्हणते म्हणे तिला साधी पोळी पण लाटता येत नाही म्हणे ती कस काय पुरणपोळी करणार म्हणे
हो हो.
गंमत घेतात मग मजाक घेतात म्हणे मग सगळी तिची.
हम्म हम्म.
हं मजा घेतात म्हने.
शोभा आणि छान होती पुन्हा सुभाण चांगली येती हम्म.
हम्म बोलत नाही म्हणे काही जास्त.
नाही.
हम्म्म्म तेच ना काय म्हणता बाकी?
काय नाही पिऊू पिऊू ला चांगलं पिऊ ला म्हटलं इंग्लिश स्पोकणचे क्लास लावून द्यायचे लगेच. काही थोडी
हो ना तिला नाही तिला ते आता आम्हाला येतेच ना इंग्लिश तर मग म मीच शिकवणार तिला थोडी-थोडी, थोडी-थोडी तशी बोलते ती बरीचशी.
हम्म.
हम्म आता माझं एज्युकेशनच सगळं इंग्लिशमध्ये झालंय म्हणल्यावर मी शिकवू शकते ना.
हां.
हा तेच ना.
तेच करावं लागणार आहे काहीतरी कारण कि ती कशी नाही तिचं काय माहित. ते का ते आमच्याकडे बसत नाही तिला ते इथे ट्युशन लावली ना तिकडे जाते, बसते, करते जराशी काल वन आणि टू दोन्ही पण काढले.
हां.
हों. वन काढला, टू काढला, सर्कल काढला तशी मग इकडे बसवला का तिला मग ती नाटकं करते कि नाही करायचा ना असण उठून चालली चालली जाते ती.
हम्म नाही करत लवकर असं हां मग काय दोनशे रुपये तर घेते ती इथे एक बाई आहे.
हां.
हो तीच घेते म्हणजे दोन, तीनच पोरं आहेत तिच्याकडे पण छोटे-छोटे आहेत मग हिच्या वयाच आहेत म्हणलं अरे बसेल जराशी त्यांच्या सोबत लळा लागतो ना. हम्म बसून जाते मग जरा जरा. अजून दोन, तीन दिवस पाहू जर बसली तर ठीक आहे नाही तर मग थोड्या दिवसांनी पाठवावा लागेल डबल.
हम्म हम्म.
हम्म तेच ना हम्म. दोनशे रुपयात काय करता हो.
हो पुरतं ना.
हम्म मग काय तर दोनशे रुपये घेते ती.
चांगलंय.
ह मग कायतर काय म्हणता बाकी?
बाकी तर काही नाही. तू सांग.
कुठे कुठे फिरून आला तुम्ही सांगा बरं मला आता.
आम्ही का आम्ही सगळं झालो वैष्णोदेवी, अमृतसर, गुजरात
हां.
हम्म.
हम्म कशी वैष्णवदेवी मग
वैष्णोदेवी खूप लांब आहे बाबा वैष्णो देेवीला जायला. ते भारी
आमचे हे पण गेले होते सगळे ह वरती चढावं लागतं ना वाटत
स्वर्गात चालो आपण
बाप रे बाप हम् आता वैभव तिकडेच आहे ना वैभव ब म्हणे मी आता काय करणारे म्हणे मी सुट्टी काढली? इथे चार पाच दिवस सुटत्यात